हॅल नमस्कार साहेब कुठं आहे?
हा नमस्कार काय काय
काय होह जरा माहिती आहे का अशी सांगायची होती तुम्हाला
हम्म बोला कि
ते काय झाले हॉटेल अँड रिसॉर्ट्स म्हणून एक मारा गवर्नमेंट हे आहे काय
हा
त्याच्यामध्ये आपल्याला नाही हॉटेलिंग आणि रिसॉर्ट साठी आपल्याला काम करता येते.
हा
आता समजा जागा जागा असेल आपली
हम्म
तर त्या जागे जागेचा लेआउट करून त्याच्यामध्ये तुम्हाला क क कुठं कॉटेज घ्यायचे? कुठ स्विमिंग पूल कुठं गार्डनिंग मग पर्यटन अ विभागाकडून ह्या स्ककीमची फॅसिलिटी उपलब्ध आहे. आता तुमचे ते रस्त्याकडेल जर जागा असेल तुमची तर त्याला ते कसं हा बोला की
हम्म कसं आहे माहित आहे का? या ह्याच्यायासाठी आता कसं जसं दुर्मिळ ठिकाणी मी डोंगरात किंवा हयाच्यात तसे हे पाहिजे
नाही असं नाही काय की तुमचं चालू व्यवस्थित असता पाहिजे फक्त आणि तुम्ही ते डेव्हलप कसं आहे ह्याला गार्डनिंग वगैरे लागतं विरुंगळा म्हणून आता कसं आहे. नगर विभागाकडून का नाही याला परमिशन वगैरे येणे करायची वगैरे काही गरज लागतं नाही. तर ते स्थानिक ग्रामीण पर्यटक हा हो शेतीचा आ समजा तुम्ही शेती करताय काय तर शेती करत अस क तुम्ही फळबागाची झाड लावली म्हणजे आंबा नारळ पेरू चिकू असं जर लावली तर त्याच्यामध्ये एक ते विशिष्ट तुम्ही रानामध्ये शेड वगैरे असतं. त्याच लेवल ना एक तीन शेड त्यामध्ये अ एक छोटासा हॉल परत एक लोक लोकांना आ स्टे करण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना बाबा थांबण्यासाठी किंवा आ फ्रेश होण्यासाठी एक तीन रूम तैयार करायच्या मग ते नॅचरल मध्ये असल्या तरी चालतंय. त्यात म्हणजे कसं
हम्म म्हणजे टुरिझम टुरिझम सारखं टुरिझम अ शेती शेतीमध्येच टुरिझम हे करायचं काय ऍग्री टुरिस्टच
हा तर त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला तिथं साधारणता अ अ एक अ एक एकर किंवा दोन एकर जर जागा असेल. त्याची दोन एकराची म्हणजे बा एक एकर चाळीस गुंठ्याच्या पुढं त्याची हे आहे.
हे जागा पाहिजे. हा म्हणजे एका एकरा मध्ये तुम्हाला व्यवस्थित ते बसवता येते. हे करता येते. कमीत कमी एक एकर तरी पाहिजे.
हा त्यामध्ये तुम्ही शेती बी करू शक म्हणजे आता तुम्ही नेहमीप्रमाणे घेणारे जे क्रॉप्स आहेत. गहू, हरभरा तुमचं परत काही जे काही तुम्ही नेहमी करता ते करता येते. आणि झाड लावत असताना. ते कसं अ तव दोन झाडांमध्ये डिस्टन्स ठेवून. मग सगळ्या प्रकारची व्हरायटी तुम्हाला लावता येत्या. फुलं तुम्हाला लावता येतात. फळबागा लावता येत्या म्हणजे फळाची झाडं लावता येतात.
हम्म.
त्यानंतर तुम्हाला जे ना ग्रामीण जो जेवणाचा जो आहार आहे.
हम्म.
फूड फूड टेस्ट म्हणतो. आपण त्याला हा म्हणजे तुमचं वरण भात करता येते परत तुमचं मॅगीच बरेच होतय. मग तेव्हा हे अंड्याचे प्रकार परत जेवणाचे म्हणजे चुलीवरचं जेवण वगैरे त्यात मग असं अ शाक हरी, मांसहारी अशा प्रकारचे तुम्ही वेगवेगळे मेनू दररोज वेगवेगळे करू शकताय.
पण त्याला त्याला त्याला हे करताना. म् टुरिझम करतानाच तिकीट पण ठेवाय लागल. ह म्हणजे काही मिनिमम पैसे घेऊन परत ते आपण हे करावं लागणार आहे असं.
तर माहित आहे का, तुम्ही ॲडव्हर्टाईज केली काय
हम्म!
हे तुमचा आता बाबा कसा आहे एस एन रिसॉर्ट म्हणून तुमच आहे आता समजा. तर ते एस एम रिसॉर्टच्या हेच्यावर कसं होतय. की तुम्ही त्यामध्ये तुमच्या काय एम्यनिटीज आहेत. तुम्ही काय काय देऊ शकताय. त्यांना मग त्यामध्ये किती लोक तुमच्याकडे येऊ शकतात. आता समजा फॅमिली कार्यक्रम करायचा असेल तर म फॅमिली पाहुण्यांच गेट टुगेदर करायच असेल किंवा मित्रांचे हा गेट टुगेदर करायचं असेल. तर ते लिमिटेड म्हणजे किशी बाबा शंभर दोनशे लोकांचं अ काम तुम्ही तिथं करू शकताय. म्हणजे त्यांना जेवणाची व्यवस्था त्यांचे थांबायची व्यवस्था त्यांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्ही ते देऊ शकताय. त्याच्यावर तुमचं ते राह आणि त्याला तिकिट असं म्हणजे कसं एंट्री तिकीट काय नसतंय सोडा.
ह पण ते टुरिझम हे करायचं म्हटलं पर्यटक समजा यायला लागले किंवा कोण हे यायला लागलं तर ते थोडंफार तिकीट देऊन. कारण जेवण वगैरे आपण सगळ देणार हे
हा हा ते कसं आहे माहिती आहे का, आज जर तुम्ही हा आज तुम्ही जर का नाही त्या रिसॉर्टला तुम्ही आत काय समजा वेगवेगळे काही देखावे, बगीचे किंवा टर्निंग म स स्विमिंग टँक किंवा तुम्ही बघायसाठी काही अ एक स्पॉट तयार केलेत काय तर त्या स्पॉटनुसार तुम्ही त्याला तिकीट लावू शकताय. आणि त्याच्यामध्ये मग काय तुमचं स्नॅकमध्ये असणारे भेल आहे. पानीपुरी ये परत तुमचे अ मॅगी मसाल्याचे ब ते ब फूड कोर्टमॉल मधले गाळे म मध्ये अ व्हेज नॉन व्हेजमध्ये छोटे स्नॅक्स असतात तसले गाळे ते कडतेत आत लावून म्हणजे तोही बिझनेस त्यामध्ये करू शकताय तुम्ही म्हणजे पर्यटन पर्यटक आलाय तर त्याला ते खायचं बी हे होतय मग त्याच्यात परत थोड्या थोड्या ह्याच्यामध्ये अ तिथं रेन डान्स म्हणा किंवा तुमचे छोटे छोटे इव्हेंट्स मध्ये संगीत खुर्ची म्हणा पोरांशी लहान पोरांसाठी ती शि सो असतय ते असं खालवर करायचं. परत घसरगुंडी आली छोटी म्हणजे असे वेगवेगळ अस सुविधा तुम्ही तुमच्या अ जे बं जागा आहे त्याच्यामध्ये ते उपलब्ध करू शकता. त्याज्यासाठी काय लायसन्स वगैरे एकदा तुम्ही ते अ ब ह्याच्याकड दिलं. पर्यटन विभागाकड तुम्ही जे अप्लिकेशन केलं तर ते होतय आणि ते अडीच हजार रुपये भरले की तुम्हाला ते त्याचे लायसन्स मिळतंय आणि तुम्ही पुढं काम करू शकताय त्याच्यात आणि वेगवेगळ्या अअ टूर्स असत्यात म्हणजे अ अ शेतीवर आधारित अ काही परिसंवाद असत्यात.
हा
ते तुम्ही तिथं अरेंज करू शकताय त्यामुळ तुमच्या त्या पर्यटनाच्या ज्या गोष्टी ज्या जे करणार ये. त्याची ऍडव्हटाईज होतीय लोकांना माउथ पब्लिकसिटी होत्या तुम्ही जर सेवा व्यवस्थित केली तर तुमचे त्या पर्यटन स्थळाची हा
चांगला चांगलाच हे चालणार हाय आणि माणसाला हा
बांधत असताना तुम्ही नॅचरल म्हणजे कमी कॉस्टमध्ये चांगलं देखणं असं म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही ग्रामीण ग्रामीणस कसं नगड हा दगड माती हा दगडमातीचं जरी बांधलं तरी चालतय कारण कस काय लोकांना वेगळं कायतर पाहिजे असतय.
वेगळं कायतर म तेच कि ते ग्रामीण लोक सध्या कसं झालय शहरी भाग सगळा झाल्यामुळ ग्रामीण भागाचं मजे हेच झालय ना लोकांना ग्रामीणच काही हेच राहिलेलं नाय. त्यामुळे ते जर केलं तर ते छान आहे त्याच प्रोजेक्ट एकदम भारी होऊ शकतोय.
हो आणि आता दुसरं कसं हाय माहितीय का त्याच्यामध्ये आता तुम्ही जर त्याच्याम ध्ये क नाय अ सकाळ आता ते तुम्ही डे चा जर प्रोग्राम सेट केला त्याच्यामध्ये म्हणजे सकाळी जजी आता काही ज्येष्ठ लोक असतात. काय म्हणजे तुमच्या त्या य श म्हणजे गावाच्या आसपास राहणारे जे काय जे एज्युकेटेड आहेत जे नोकरीत होते रिटायर झाले. अशा लोकांचा एक ग्रुप बनवायचा त्या ग्रुपच कस करायस मा मा मा मासिक एक त्यांना हे द्यायच काय द्यायच पॅकेज द्यायच की तुम्ही सकाळी त्या आमच्या रिसॉर्टला येऊन व्यायाम, वॉकिंग तुम्ही ट्रॅकिंगल आलत तो वॉकिंग करु शकता परत योगात चं ध्यान धारणा तुम्ही सकाळच्या मॉर्निंग ला करू शकताय की नऊ पर्यंत म्हणजे सहा ते सात ते नवं तुम्हाला ते तुमचं रिसॉर्ट चालेल अनं त्यानंतर नऊ नंतर दहा ला एंट्री करायची ह्याच्यामध्ये साडेनऊला कुठल्या रिसॉर्टमध्ये येणाऱ्या पर्यटनासाठी
हम् हम हम
आणि जे र हे जर जर म्हणजे वन डे जर तुम्ही करणार असेल तर ह्या गोष्टी करू शकताय सकाळी मॉर्निंग वॉकचा एक तुम्ही सेशन करू शकताय सात ते नऊ पर्यंत साडे नऊ ला येणाऱ्या पर्यटनासाठी करू शकताय मग ते पर्यटन जर समजा तुम्ही सकाळी दहा ते पाच जर थांबणार असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याचे अ जेवणाचं म्हणजे आल्या आल्या त्यांना ते चहाचं नाश्त्य नाश्त्याचं हा हा त्यानंतर दुपारी दोनच्या दरम्यान जेवणाचा विषय आणि दोन नंत परत पुढं काय लागणारंय त्यांच्या आ इनडोअर ज्या आतल्या ज्या ऍक्टिव्हिटीस आहेत म्हणजे दिस संगीत खुर्ची असेल, असतील हे अस तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच तिथं अ इव्हेंट करू शकता
हा हा
जेणेकरून तुम्हाला अ त्याच्यामधनं अ सेवा चांगली दिली तर ते लोक तुमच्याकडं जास्
परत येऊ शकतय जास्त हा माउथ पब्लिकेशन हे चांगली आहे हे पाहिजे जास्त
आणि त्यात कसंय तुम्ही आसपासच्या शाळा वगैरे असतात त्यांना थोडस वन डे सहल असती लहान मुलांची
हम्म-
तर त्याच्यासाठी तुम्ही ते सजेस्ट करू शकता सगळं त्यांना म्हणजे आमच्याकडे हे आहेत आणि मग लहान मुलांना लागणाऱ्या काही तिथं त्या तुमच्याकड ज्या काही गोष्टी त्यावेळी ज्या दिवशी तुम्ही ते टूर ॲरेंज करणारय किंवा तुम्ही बाबा हे ब ब तालुक्यामध्ये शाळा घेती प्रत्येक शाळेला जर तुम्ही सांगितले की आमच्याकडं तुम्ही या नाम मात्र आम्ही अ तुम्हाला इ फ्री फॉर्म देतोय एंट्री फी देतो त्यामुळे मुलं काय कर येऊन बघून जातील आणि मग सुट्टीच्या दिवशी त्यांच्या आई वडिलांना ति घेऊन येतील हा म्हणजे ते तुम्हाला ज्या पद्धतीनं करायचाय सक्सेस? ते होऊ शकतय आणि थोडस काय ह्या हेला फार मोठी ॲडव्हर्टाइज करावी लागत असं नाही फक्त कसं
चांगलाय चांगलाय की हा प्रोजेक्ट खरंच चांगलाय एकदम एक नंबर मस्त प्रोजेक्टय